हॅलो.
हॅलो.
हा.
कॉलकट झाल्याला माहीतनाय मी बडबडत बसलो एकटीच.
हॅलो हॅलो करालोय इथं.
आवाज येनाग तुजा आवाज येनाग तूजा करालोय.
ह. ते काय लावायचं ग खुळे लावायचं.
काय लावायचं ती लावाय बघू आता मी म्हणाल तेच कुठलं तर त्या ग्रुप मध कोणाला तर काढायचं आणि बघायचं.
ओळखीच पटपट बघा आणि काढून लाव की बाई.
अगं तुला म्हणल कनी मला एका मुलगीचा मला सारखं फोन यालता ती कोण तर हुती.
हम्म.
ती तुझ्या बहिणीची मैत्री हाय वाडत ग.
कोण काय नाव हाय, हा रुपाली मोरे वय ती आग कस रो दिदीची होळ कीची नाही आहे बाळ ती, मला फोन केल ती मग, आम्ही आधी आमची जॉईंट फॅमिली होती की नाही मग की नाय आम्ही तीत राहत होतो मग त्यानंतर हायकनाही आम्ही इकडं आल्लो राहायला. आमची काकी तिथे राहत्या मग तीच सासर इथच हाय. काकीच्या प पलीकडच्या गल्लीत हायकीनाय ती राहत्या.
हा हा हा आणि ती म्हणली अ, हा मग माझा नंबर ती ना तुझ्या दिदीला दिल ती.
हम्म मी एक.
अरे,
मी दिदीला नाही तिचा नंबर नाही दिदीचा नंबर तिला दिलतो ती मला दे म्हटल्याली फोन नंबर दीदीचा मी करतो म्हटल्याली. मग दिदीला विचारून म तीजा नंबर दिलो मी दिदीला.
हम्म हम्म हम्.
आणि ती ओळखीचीच आहे ग मग लहानपणी असताना मी काय बघितलो पण नाही आहे तिला आणि खरं तिला म्हणजे काकी तेन ओलत्यात तिने अजून तिथच राहतात ना मग काकीत ओळख. तुला आणि ती कोण आहे माहित आहे पल्लवी पवार,
कोण?
पल्लवी ग. आपल्या वर्गातली आहे.
हो.
पल्लवी!
ह हा ह ह ह ह. आटवली ट्रीपला आलती तिच ना.
ती ट्रीप ला हा.
ट्रिपला अंजली पशी बसलेली तिच ना?
आपल्या ट्रिपला काय त हे
हच्या्या ट्रीपला ग त्याच्या ट्रीपला पुण्याच्या.
पुण्याच्या ट्रिपला मला काय आठवाणा बाई.
अग हां. अंजलीच्या साईड ला बसली नव्हती व्हं तिचं कि अंजलीच्या साईडची हा कळलं मग ती तिझी कोण आहे?
तिझी सस्खा मावशीची मुलगी आहे ती
व्हंय
बाय
हा तर मग् मी तिला आता जर चालू असत तर तिला फोन करून बघतो मग तिला मोरे कोण तीझं नाव दिप्तीला
मग ती तिची बहीण आहे गं ती मावशाची मुलगी आहेत तिनी
ह म्हणजे बहीणच कि
मग ती पण ओळख मला म्हणजे काकी त्यांना तेण ओळखते ना म आमच्या भावाला ते निसार दादाला तेण ओळखती या ती
हा हा हा
मग ते असं ओळखीच झालं ते
तो मी पण तिला फोन करून बघतो
हा चालतंय बघ की तीझ्या बरोबर एक थोडे कॉल कर
कारण ती जेव्हा मला लावत होती कणी तिचा एक ण कॉल मला लागला नाही एक तर कॉल लागायचा जॉनिंग जॉईनिंग व्हायचं-‍- किंवा कॉलच लागत नव्हता असंच कायतरी होतं तो खुळ्यागत मग आता मी लावून बघतो तिला
चालतंय लावून बघ काय होते बघ
हा आता आता काही नाही लई वेळ झालायं सोड आता मेसेज करून बघतो तिला आणि उद्या लावतो.
हा उद्या लाव शनिवारी आणि संडे ला आहे कणी नाही तिचा नवरा घरी असतोय मग काय म ते म्हंटले की सोमवारी लाव दिदीला तर पण राहिलेलं कणी दोन टाॅस्क
हा हा ह् आता उद्या कुठला वार आहे बुधवार
बुधवार आहं ऊदया
हम्म चालतंय मग उद्या बघतो
उद्या लाव चालतंय आता नाही
हा
मग शनिवारी आणि रविवारी काय तिचा नवरा असतोय मग ते काय बोलायला मिळणार नाही मिळत नाही वाटत
हा मला पण एक दिवशी केली हा
मेसेज करू नकोस डायरेक्ट कॉल कर आणि हे कर
हा मला पण एक दिवशी कॉल केली तिनं स्वताहून आणि मला विचारले म्हणजे मिसकॉल पडलेला म्हणून मी कॉलबॅक दिलो मग मी म्हणलो काय कॉलबॅक केल्यावर म्हटली की असं असं हो फोन मी म्हणलं मग करा की आता मी फ्री मी फ्रीच होतो गं तेव्हा करा म्हणलं आता मी फ्री आहे तर म्हंणली आता नाही मी आता गावाला चा चललोय उद्या करतो उद्या काय केलीच नाही पण
हम्म हम्म
असं झालं ह राहू द्या म्हणं बघतो परत आला आणि जेव्हा मी बिझी असणार कणी कारण आता काकाला घरला आणल्यामुळे कणी कोणणा कोण पाहुना येतच व्हंतीतंच गं तेव्हा आणि बरोबर आमच्यात कोण तर आलेला असणार म त्या टाइमात तिचा फोन येणार
हम्म आणि ती दुपारीच फोन करत होती बाई
पण त्या दिवशी
तेच की जो एक दिवशी तर झोपलेल हो आणि फोन आला मी फोन बंद केल सायलेंट केलं आणि झोपलं आणि बरोबर पाऊण आलेल्या टायमात तिजा फोन येणार
आता करून बघ
मग एक दिवशी तरी पण हा मी तरी पण एक दिवशी कामात हुतो आणि तुम्हाला लय वेळा फोन केलतो ग करू काय करू काय असं म्हणजे वाईट वाटतं ना गं एवड्यांदा करालो आणि करना म्हणून तिला एक दिवशी मी कामात हुतो ते काम बाजूलात ठिऊन तिला करा म्हणलं फोन मी हाय आणि तिचा फोनच लागला नाही त्या दिवशी
हम्म
तरी तिने टास्क कंप्लीट करून ग्रुप ला तरी तीन लँग्वेज मध्ये टास्क
व अगं तिचं ना ना गुजराती पंजाबी लँग्वेजेस आल्यात
आल्यात नाई बाळ आपण जेव्हा तो गुगलचा फॉर्म भरतोय की नाय तवा लँगवेज सिलेक्ट करतोय ब त्यात आपण कुटल्या कुटल्या लँग्वेज सिलेक्ट करेल किनी त्या त्या लँग्वेजच टास्क येण्यात मग त्या टास्क च प्रत्येक आसं कसं वेगळ वेगळे पैसे असतील
बय आहेमा
ह पण हिंदी आणि मराठी दोन्हीच करायला पाहिजे ह की नय
बर चुकलोय आपण आपल्याला कुठं माहित हुतं खरं हे
होय माहितच नाही ग मी परवा ह बहिणीच्या नंबरवर भरलो ना तेव्हा मला कळलं की ते ती म्हणजे मल्टिपल लँग्वेजेस आपण सिलेक्ट करू शकतोय मी म्हला आता हाय हे करतो
पण हिंदी मध्ये बोलायला पाहिजे ग
काय माहितीय खरं ती गुजराती कशी बोलली असेल
काय माहित बाई मी पण बघितलो सेोढ एक एक जणांच गुजराती पण केल्यात
ब तेच की काय माईत केल्यात बोलल्यात का काय तीन लँग्वेज मध्ये बोलल्या ती गुजराती बोलल्या मराठी एक बोलल्या आणि कुटली बोलल्या बाई
हम्म काय माहित बर आता रज डिंपल त्यांनी नाही हाइत काय ग
नई हाईत वाटतं आपल्या वर्गातल्या लई पोरी नाई हाईत बाळ त्यात
त्यास त मिक्सर वगैरे नाहीच
नाही हो म्हण मला ते हिज आता इन्स्टाला रिक्वेस्ट आलती गं
कुणाची
शारदा
शारदाची शारदा कोण हा शारदा आटवली आटवली
हम्म
तीजीबी आलती
हम्म
मला तर आता आप्लेट वाठू आल्या बाळा मला
अगं तुला
तू पुण्याचं नाव काढल्यानंतर मला आता आठवायलय किती भारी मजा केलेलो त्येन असं तवा
माझ माझ्या पण काल काय झालं मी दुपारी अशीच बसलेलो गं काय करायचं आता म्हणून आणि हयलाईट बघत बसलय की ग
चप्पाला रडू यालय बाबा सोड तिकड
आणि मला सेम असं झालं हायलाईट बघत बसलेलो आणि त्यात आपल्या म्हणजे माझ्या हायलाईट कशा आहे कॉलेज त्या सगळ्यांसोबतची वेगळी हायलाईट हाय आणि आपल्या चौघींची वेगळी आहे अशी आहे ना आणि ते बघत बसलं की ग आणि कॉलेजच बघताना पण मला एवढंच काय जाणार आ च उघींचे बघताना लईच सर रडूते. असं डोळ्यातलं पाणी आलं माझ्या
काय करायचं बोललं मग त्यावर भक्ती नाही क रील पाठवली मला आणि तिच्या चाटमध्ये गेला तिला बघते मला असाच झाले तू पण बघ म्हणून तिला ण बघाय लावल्या हायलाइट बघत बस
ज खरं लई हे वाटालय
बकी आहे कसलं चांगल्या मेमरीज बाई आपल्या मला असं आठवून आठवून म
आता तू ट्रिपच म्हटल्यावर आहे काय मला ट्रिपचं सगळं आठवालय तेच डोक्यातातात तुझ्या बरोबर बोलालोय खरं डोक्यात तेच चालू आहे
काल मला तस झालतं बघ
किती गेलो मजा केलो ते मला रात्रीच लि या असं ले या आठवालय अस आपण किती हसलेलो किती हसलेलो बस
खरं तुला एका गोष्टी तर रिग्रेट असेल का नाही
क कशाचा
आम्ही तिघी जर मजा करत बस
हा ते वय हा ते वय ना हाय सोड मला खर तरी पण केलोय म म एवढं केलो नाही कि हे केलो नाही पूर्ण अस
खर तवा आपण पण आपण एक मुमेंट होत तर तुला असं कधी तर वाटत नाही तवा बसायला पाहिजे होत त्या बरोबर अस होतय वेळीपाप
खर मला ते लय असं ते नाईटच सीन आणि आपण डान्स केलेलो जेवलेलो एक एक पॉईंट असं आठवत्यात मला स्टेफु चिडलेल ह
आपण वेतन द्यायला मज्जाच केलतो स्टेपी कसले भिलती ग बाई मला मला ते पण अजून आठवतंय एककदा हा आठवतंय
काय खरं ते मी नाईट ला आपण गेलतो तेव्हा किती हसलेलो ग मला ते अजून आठवालय पोट धुकून करतात तेच की खाली बसून आई श वत
सगळं व्हज पाटीवर होत आणि हासालतो खी खी खी खी संजय सर कावालत आपल्याला आई शप्पत एवढ हसलोय हो की नाही व्हिडिओ करा असं कोणत आपल्याला एक फोटोग्राफर ठेवायला पाहिजे म्हणजे आपलं सगळं कॅप्चर करायला आपला फोटोग्राफर स्टेपीध जगायच कॅप्चर कराय आलतीत
ह
लय हसलेलो आणि स काच उठून आरतीला तेण गेलेलो ल पळत पळत ते पण आठवत ते अवरून आणि भक्ती तिचा आज भक्ती बघ की रात्रीच आणि भुका नसताना पण आणलं ना भुका नसताना पण आणलेलं खायला परत नाहीय का कुरकुरे खात बसलेलो हे पण आठवालत मला
तेच की
तुला माहितेय काय तुझ्यापासून एक गोष्ट लपवल्या आम्ही घ ती माहतीय काय असं झोपलेलास ते मुलगा आणि त्याला झोपतन उटून उभं करत्यात
हा
ते आम्ही तुझ्या बरोबर करणार होतो आम्ही मी भक्तनी स्टेपीनं ठरवलेलो आधी ट्रीपच जेव्हा अनाऊन्समेंट झाली तेव्हा आम्ही ठरवून ठेवलेला आधी दीड महिना आधी की असं करायचंच ना अद्या बरोबर म्हणून आणि तू तस केलीस खुळ्यागत म्हणून म्हणजे आता तु झोपल्यास गाढ झोप लागल्या तुला
हम्म
आणि आम्ही तिघीजण तुझा हात पाय धरून तुला एकदम उभं करणार उठून
म
झोपत उभं करत ते रील येत नव्हतनव्हतं काय का मध्ये मध्ये झोपत उभं करायचं
हा मग केला का ने म
अगं तू तू कशी केलीस तव्हा फोनच बघत बसलीस चिडाचिडी केलीस मी वरच झोपणार असं तसं ते झालं मग आमचा मूड गेला करायची इच्छाच गेल असं झालं ते नाही तर ते एक मुमेंट झालं असत हा
मंद जायचा म्हंटलो
तू चिडून बसलीतीस बई तवा काय तर बोललीस म्हणजे काय करायचं म्हणून
हा त्या कशावर न माहितय काय सोड आता काय? मी आवर
उगच दुसऱ्या दिवशीचा मूड खराब झाला असता सगळ्यांचा म्हणून मग राहदच बोललं ते स्किप करूया.
खरं दुसऱ्या दिवशी पण झालाच ग.
पण झाला पण आपला झाला नाही ना.
ते करायचं.
हा त्या दिवशी तर तुझ्या संघ अस केलो असतो. तर आपण आम्ही मी पण तुझ्यावर चिडून बसलो असतो मग आपण एन्जॉय केलो नसतो एवढं.
तेच की
असं असली मज्जा
केलो ना
कट होतय कॉल.